हॅलो!
हॅलो!
हा
येतोय का आवाज?
हो येतोय येतोय
हा काय म्हणत होता एज्युकेशनल?
हम् हा तेच म्हंटलं तिला आता हळूहळूच म्हटलं पुढं जा, नको एकदम धाव घेऊ तिचं म्हणं की मला डिप्लोमा करायला दे माझ्या मैणित्रीनी डायरेक्ट डिप्लोमाला घेतलं ऍडमिशन
काय पण असं काय नसतं कारण डिप्लोमाला घेऊ दे नाहीत तर मग अकरावी बारावीला मग डिप्लोमाला जरी आपलं अकरावी बारावी जरी केली तिनं तरी पुढं डायरेक्ट फस्ट इयरलाच इंजिनिअरिंगला ऍडमिशन भेटतंय पहिल्या वर्षातच प्रथम वर्ष
हो तेच तिला म्हटलं स्टेप बाय स्टेप जा नको उडी घेऊ एकदम आणि आता कसं झालंय माझी बारकी पण आता आलीय तिची पुढच्या वर्षी दहावी म्हणजे खूप घोळ गोंधळ होईल, तो म्हटलं स्टेप बाय स्टेप जा म्हटलं हळूहळू तर एकदम नको उडी घ्यायला तुला अजून पुढं काय चेंजेस वाटले की मला हे नाय करायच ते करायचंय तर म्हटलं तू करू शकतेस ना?
होय ते मात्र आहे एकदा डिप्लोमा घेतलं की आपण बदलू शकत नायी पण अकरावी बारावी घेतलं तर बदलू शकतो
तेचय, कारण पोरं आजकाल म्हणजे त्यांचं मन एका जागेवर स्थिर कुठंय? चंचल कितीये, किती चेंज करतात ते?
खूप म्हणजे खूप असं एखाद्याच बघितलं की वाटतं अरे हे नको हे करूया का मग हे नको हे करूया का. का अस वाटत मग.
हो आणि आजकाल निघालत पण खूप आता ए आय निघालय जे ते ए आय कडे सुट म्हटल की खूप पैसा आहे, खूप पैसा आहे. असं पण होतं ना ते नवीन काहीतरी निघता आणि आय टी मध्ये आता आय टी, आय टी, आय टी सगळेजण आटी करायला लागले होते.
सगळे म्हणजे आता सध्या तर त्या डिपार्ट म्हणजे त्या फिल्डला त्या क्षेत्रात लई असं म्हणजे लोकांचे धाव एवढे आहे की जॉब तेवढे कमी पडतायेत असं व्हायला लागले.
हो. पण मी तिला काय म्हंटलं तू थोडस कर काहीतरी पण असं कर की त्याला मरण नसत. चांगल पुढ हो आता बाकीच कस कंपन्या बंद होऊ शकतात किंवा काही होऊ शकत पण आता मेडिकल क्षेत्र असय की त्याला कधीच मरण नाही.
होय काय पण म्हणजे छोटा का होईना जॉब लागतोच.
जॉब लागतो किंवा तुझ, तुझ काहीतरी करू शकते शकशील आता लॅब टेक्न पी एम च समजा केलं पी एस सी केली, एम एस सी केली पुढ अजून वरती, वरती जाऊन तू तुझ स्वतःच काहीतरी करू शकशील. म्हणजे मरण नाही ना त्याला पायावर उभं राहू शकते स्वतः, स्वतःच्या.
होय, हे मात्र आहे, हो. आणि आता कोरोनाच येऊ म्हणजे काळ येऊन गेला पण त्यावेळी कळलं की मेडिकल क्षेत्रात कस म्हणजे सगळे क्षेत्र बंद होते पण फक्त वैद्यकीय क्षेत्र चालू होता.
आणि आता ह्या वाढत्या लोकसंख्येमुळं म्हणा किंवा रोग राया किती पसरल्यात खाण्यापिण्याच्या ह्याच्यातन. तर मेडिकल क्षेत्र हे फॉर्मलाच चालणार आहे कारण बघ तोय पहिल्यापेक्षा आता दुखणी किती वाढल्यात.
खूप म्हणजे खूप असं म्हणजे पौष्टिक खाणच नाहीय ना लोक च असं सगळं रसायने, केमिकल हा आणि वातावरण पण आहे खूप प्रदूषण म्हणजे एवढं आणि आमच्या इकडं तर नसतेय या साईडला कोल्हापु पूर साईडला इचलकरंजी आम्ही कसं म्हणजे ह्या साईडला एवढ नाही प्रदूषण. पण जास्त अं सातारा सोडला की पुणे, मुंबई असं बेंगलोर लागलं की खूप म्हणजे खूप.
आता कसं झालयं खेडो खेड्या पाड्यात सुद्धा आता हे म्हणजे आता टॉयलेट बनले. तर त्याच्यामुळे मच्छर नवीनच आजारांची निर्मिती झालीय गावाकड पण.
आंटी फोन येतोय का तुम्हाला? फोन आला का तुम्हाला? आवाज येतोय तसा? त्याच्यामुळं सगळीकड दुखणी वाढ ल्यात आणि त्या क्षेत्रात खरंच मरण नाही म्हणजे त्या माणसाला काय छोट का होईना म्हटलं, पण आहे त्याच्यामध्ये काहीतरी पुढे जायला असं.
हो खूप म्हणजे असं आहे त्याच्यामध्ये आणि त्याच्यात कसं. भरपूर अक क्षेत्र आहेत एक मेडिकल घेतल की फक्त डॉक्टर होता येत असं नाही, त्यात लॅब टेक्निशियनचा आहे. हे नर्स आहेत, आणि, आपलं हे त डॉक्टरच्या हाताखाली असतात ते.
किंवा फि फिजिओथेरपिस्ट वगैरे असं छोट छोट काहीतरी म्हंटल खूप मोठ्या शिक्षणाला हे करण्यापेक्षा तू का असं कर की जिथं खूप मार्ग मिळतील पुढ जाऊन.
हम्म, तेच की.
त्याच्यामुळ म त्या हेच्यान पुढं चाललीय ती. बघूया आता काय करतेय पुढं जाऊन आता अकरावीत पी सी एम बीच ठेवलाय तिन ग्रुप. तिला म्हटल जर तुला वा खूपच अवघड वाटतोय बारावीत अ जास्त अवघड वाटत असेल त मग , इथ ठेव मोबाईल. फोन आला हा एक मिनट फोन आलाय कट करते मी. मला तर हा कटचा ऑप्शन पण येईना झाला इथं, हॅलो.
येतोय का आता?
हॅलो, हो हो. ते एका ताईचा कॉल आलता हॅलो. येतोय आवाज? हो हो, ते एका ताईचा कॉल आला होता.
हम्म हो का?
हम्म, पाऊस आहे का आज?
आहे बऱ्यापैकी म्हणजे वातावरण तर झालंय, तिकडं?
अ इकड पण तसच आहे झिमझिम पडतच राहतोय आणि पूर्ण काळ कुट्ट झालंय.
ब इकड पाऊस असं आभाळ झालाय आणि सकाळपासन आभाळ झालाय. थोडासा येऊन गेला मागाशी. आणि आता काय पाऊसाच याच बंद झालय आणि वातावरण आसल झालय ना नुसता फ त झोप वाटतंय काय काम करू वाटत नाही.
या वातावरणामध्ये सगळं अंग भरून येत.
मग कायतर अभ्यास करायच म्हनला तरी कंटाळ येतोय आणि काय घरातलं काम करायं म्हटल्यावर पण कंटाळ येतोय.
बरोबर आहे, मी तर आज सकाळी सकाळी म्हणून, जरासा जोश होता त्या जोशमध्येच मांडणी का ली म्हणल कंटाळा केला एकदा, की कंटाळाच होऊन जाईल. पटकन घासून घे ले भांडे सगळे आणि फरशी वगैरे पुसली कपडे भिजवून ठेव आणि देवपूजा केली, आज गुरुवार हाय मंदिरात पण जायचय थोड्यावेळाने.
हो असन, मग तुम्ही काल गुरुपौर्णिमा होती म त्याचं काय अस म्हणजे केला?
अ गुरु गुरुपौर्णिमेला पण काल स्वामींच्या मंदिरात जाऊन आले आणि आपली रेग्युलर जी सेवा इतर सेवा करते ती केली नैवेद्य वगैरे नैवेद्य तर काही रोजचाच असतो म्हणा. केलं
वगैरे स्वामींचा जवळ आहे का?
अ हो आहे आहे जवळ म्हणजे खूप जवळ नाही पण आहे आम्ही दर गुरुवारी जातो. एकादशीला जातो पौर्णिमा वगैरे असेल तर जातो.
आणि आपल रोजची सेवा. आहे ना रोजची सेवा. आपली जी रेग्युलर करतो तीच केली कारण एक्स्ट्राच माझ्याकड नाही काय झाल. मंदिरात जाऊन आले आणि तिथे एक जपमाळ झाली तेवढीच बाकी काय हे फोन फोनच चालले होते त्याच्यामुळ एक्स्ट्राच काहीच नाही झाल माझ्याकडन काल हम्म आता आज मंदिरात जाऊन येईन आणि आज चौदावा आणि अठरावाअध्याय एक्स्ट्राचा वाचते. ते आता संध्याकाळी करल.
तुम्हीपण म्हणजे स्वामींच करताय अस हो ना
हो हो हो स्वामींच करतो आम्ही सगळेच करतो घरातले.
काल आम्हीपण म्हणजे? त्याच्या घरापासून जवळच आहे मग तिथ गेलेलो काल अभिषेक वगैरे पण सगळ्यांना घालायला दिली.
हा अच्छा अच्छा मी सकाळी गेले तेव्हा अभिषेक वगैरे चालू होता पण माझ्या मिस्टर एवढा टाइम नव्हता. थांबा मला सकाळची आरती करायची होती पण आरतीला थोड टाईम पण होता त्याच्यामुळ मग ह्यांना कामाला जायच होत मग मी पण नाही थांबले मग आले निघून
मग तुम्ही इथलाच म्हणताय का इचरकरंजी मधला म्हणताय का?
नाही नाही नाही मी तळेगावला राहते पुण्यात.
हा हा मला वाटल आमच्या इथेच. पण काल भरपूर सगळ्या मठांमध्ये ना अभिषेक चालू होता.
हो हो हो अभिषेकल आता काल गुरुपौर्णिमा म्हणल्यावर अभिषेक राहतो. आणि अ लोकांची गर्दी पण राहती मंदिरातनी दिवसभर. आता आज पण गुरुवार जोडून आलाय तर आज म बघा खूप गर्दीे राहील आज आमच्या इथ आज कोण अभिषेक असतो स्वामींचा. सकाळची आरती तर रेग्युलरच असती. संध्याकाळची महाआरती असती महाप्रसाद असतो.
तिथ का मठामध्ये?
हा हो मठामध्ये दिवसभर भजन असतात. नामस्मरण वगैरे सगळ असत.
हा का. इथ पण अस केलेलय ना आपण नारळ वगैरे साठी आणि सगळ्यांना म्हणजे एक पाच पाच मिनिट सगळ्यांना अभिषेक घालायला दिलेलेत.
अच्छा चांगलय ना सगळ्यांना चान्स भेटायला पाहिजे खर तर. नाही.
हो सगळ्यांना दिले, म्हणजे ते कसं आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे एक पवित्र दिवस आणि आपल्याकडून असं चांगलं काम पण झालं ना, आणि आपली इच्छा किती लोकांची इच्छा असते स्वामींना अभिषेक घालण्याचा वगैरे
खूप असते खूप. इच्छा म्हणजे स्वामींच्या दरबारात झाडू जरी मारायला भेटला, तरी खूप नशिबाची गोष्ट म्हणाव लागल.
हो म काय?
त्यांच्या इच्छेशिवाय आपल्याला झाडू सुद्धा कोणाच्या हातात भेटत नाही. येते?
काल खरंच हा पण एवढे लोक असे म्हणजे होते भरपूर एक शंभर दीडशे लोक असतील सुरुवातीला ला सकाळी सकाळी आरती झाली त्यावेळी, पण अभिषेक घालायला सगळ्यांना भेटला.
ते अ चांगलच अ काम आहे मग, आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी एवढं भाग्य भेटायला मंग हेच लागत.
हो. त्यासाठी आम्ही लवकर गेलेलो पण आरती थोडी चुकलीच आमची पण ते अभिषेक भेटला, म्हणजे मी पण घातला आणि मम्मीनेे पण घातला आमच्या.
चांगल झालं.
एवढं पण असं म्हणजे एक एकदा तर पुढून दर्शन घेताना सुद्धा खूप म्हणजे गर्दी असते भरपूर.
हो बरोबर आहे, आता आमच्या इथ पण सकाळी अ गेलं ना म्हणजे आता सकाळी दुपारपर्यंत गेल का ठीक, दर्शन छान मिळत, बसायला मिळत, थोडस जपमाळ करायला मिळते पण जर तेच जर संध्याकाळच्या महाआरतीला गेल ना म लाईनी मध्येच दर्शन पटापट घ्यायच आणि पुढ सरकायच, हम्म महाप्रसाद पण असतो, त्यामुळे गर्दी खूप होती. हरी
म्हणजे दर गुरुवारी असतो का?
हा दर गुरुवारी अ आपल्या इच्छेन अ म्हणजे देतात लोक कोणी दोघांमध्ये देत, कोणी पैसावाला असला चांगला तर एक सिंगल मध्ये देतो, किंवा कोणी तिघं-तिघ म्हणून देतात मिळून असे अस असत पण असतच
जमल तस
जमल तस हो, अ कोणाला कशी पैशाची हे तस तर देत मग, अ कधी-कधी नुसता म पुलाव असतो जिलेबी असते, कधी-कधी पुरी भाजी असते. म्हणजे आपापल्या पैशाच्या ह्याच्याने देतात बघ.
देतात हो.
छान रहाव वाटत